पुरली.
सैनी बसलेले तुम्ही काय करते.
मीटंबटी मानते ग.
हा काका तुम्हाला लागला बघा.
आ.
म्हणजे, आहे तोघच लागू वाटत तो.
हा,
दुसरं कोणाला लागल नाही.
नाही,, आपण सारखं केलाच नाही. आपण सारखं केलाच नाही ना.
नाही,, अ त्या सगडायला पणऽ लोन पाहिला होत त्यांच पण लिमिट दाखवीत होतो.
मग त्यांचं मला दाखवू आलं पुराटाक्सांना एकशेऐंशी एकशे ऐंशी मिनिट बोलील तुम्ही.
आ-आ आणि बोले पण नाही त्याझ्यासोबत.
ह तुझा असा आवाज असा गुंतत गुत रेंजचा प्रॉब्लेम आहे का घरात.
नही मी बाहेरे.
हाहा काय जेवण झालं.
हा जेवण झालं ना नाही हा कॉल कॉलेजला गेलते ना.
हा कोणकोनाय गानसोबत आम्हीे येत होतो तव्हा बघितल तुला तुम्हीच होत्या ना त्या.
कधली.
अ तू गाडी बैल पाहिल ना का मला.
नाही रिक्षा का.
पुरीक्षा होती पाय प तुमला साग.
नाही मी याच्यात होती मी गाडीने गेलते मोटरसायकलवर.
हा नाही मग ते दुसरंच होतं काय गाण ना कोणी.
हा याकी शिकतय.
मम्मी कामाला गेली का ग. हॅलो.
हॅलो.
म्हणलं मम्मी कामाला गेली का.
हा अम्मी कामाला गेली ना.
कोना ची कड.
अ स संदीप न्यूसे गेल्यात वाटत.
हा का मम्मीला म्हणे यान म्हणे एक दिवस त टमाटे बांधाल आमच्या इथं.
तुमची बाकी काय.
ह अद्रक निंदची तबाटे बांधायचे.
त्यांनी की गोष्ट लावाचं ना.
काय ग हा हा हा.
गोबरावाची मैती.
हा मग तिकडे जायला का.
नाही त्यांची बंगोबी लावायची. ती पण त्यांना यायची काकडची वेळ बंद झाली ना. त्यांनां भेट झालीं नाहीं.
हां मंग आंता एकदां ते चालूं आलेवर तेचं राहतं नां.
हां मंग एकदां चालूं झाल्यांवर पुढं त्यांना सुटतं त्यांनां
तेजं नां र अजूंन मंग आदरू सोडूं मी नाहीं जातं येतं नां कोणाचं.
हां आणि आंता बा. अदे उतेे का. भाभी चाललं सगळं लागायचं म्हणे कांल चांल कामं सोड. हो द्या त्या आमच्याकडे येतं नाहीं मंग आंता त्यांना सगळ्यांकड. जाणे नां एकट्यांत थोडी जाणे आहे
हां आंता ते दादाचं बी ते होईल ऑपरेशन होईल त्यांच्यामुळे नां.
मंग पणं मंग त्यांना पणं यांना पणं सगळ्यांना. डे जां नां सगळ्यांची गरजं पडते नां थोडी नां ऐकाची चं गरजं पडते नाहीं
हां ज्यांच आवरला त्यांच्याकडे हांव आपल्यांला मंग. पणं मजुरे आपल्यांला प्रत्येकांची गरजं आहे.
मंग सगळ्यांकड नाही नासतोडी नां एकांकड जाणे एकांकड. आंताकडं कामं कामं नाहीं घरी वासायचं.
हम्मं मंग आपलंच राहातं जरं समजां दादाकडे कामं नसलं तिकडे तं इकडं नसलं तिकडं राहतं असं होतं नां तूं मेहंदी बी काढीती वाटते ह का
ल्
मेहंदी हेअरस्टाईल भरंपूर आहेतं तुंला
हो म्हणजे गरजं नाहीं आपल्यांला दुसऱ्यां असं
हम्मं
हे शतं पणं
पार्लर चं केलं असतं किती भारी राहिलं असतं
मलां नाहीं आवडतं ते
नाहीं
ते कां लोकांची गुलामी करायंला लागतं ती
पणं पैसे येते नां कशी तरी कमांई होती नां
हे कायं घरी गेलं की काढांवा कारणं ते कलां कायं कामाचं ते
तुमच्यांत आयब्रो करीत नाहीं कायं
असं कांहीं राहतं नाहीं करीतांत आयब्रो
हम्मं
पणं मंग अं म्हणजे ज जातो मांण कोणी करतं कोणं नाहीं करतं आंता आम्हीं तो करतों मं बहीण त्यां करते
मी एक म्हणत होती मला
कधीं
ते म्हणजे तिने पार्लर तरं करीत होती नां ते म्हनलयं तुम्ही तरं मणे आमच्यांत तेवंच नाहीं शिकाचो म्हणलं कायं होतं कां सारी करं त्यां म्हणलं तुलां कायं शिकाल प्रॉब्म तरी
ह
कोण मानतं काणू आता
कोण नाय मानीत सगळं करत्या ज्याचे त्याचे शोक सगळे करत्या.
मग सारा शोक त्याच्यावर झाला ना अं अ शोगात तशी अ शोक म्हणजे आता ते चार तेवढं त्यानच सुट होऊन जातं ना
मग घेती ना त्यानां ते तिकलं लेत
हो.
शिकलेल वाया नाय जात
नाही शिकेला असलं ना आप जाऊन दे कोणाच काही असो पण मंग आपलं स्वतःसाठी तरी काम येतं.
म शिकलेल वाया नाय जात रवीन तर का होत आता सगळं ब्लाऊज ती तिच्याकडच जात ना
म तेच ये ना का कमीत कमी आपण आपल स्वतःच्या याच्यावर उभं राहतो. दुसऱ्यावर अवलंबून नाही राहत.
किती लोक -लागले तिच्याकड काय तिचा हाद नाही राहत.
मंग ते सारंच करता ना पार्लरचं पण करत्यात आणि
हा सगळं करते की ती पण मग बसू बसू पण कंबर जात ते ना
हा नाही पण आग असं पण स्वतःच कमी कमी स्वतः चालत काही कार्यक्रम असला काय हेअरस्टाईल नाही जमत मेहंदी काढायची मंग पार्लरवाली नाय त ज्याला येईन त्याच्याकडं जा
हा आणि त्या बी भाव खात्यात मंग
त्या बी भाव खात्यात तू बी खाती काय ग
नाय बाई आपण नाई खात जे आलं त्याला देतो.
हा मला यायला लागन मंग तुझ्याकड
यां ना
आता काही कार्यक्रम असला का मे मेंहंदी काढायला हेअरस्टाईल करायला येईन.
हा या ना त्याच्यात काय तरी करून देईन ईन ना
आमच्या पोरीलाई शिकून दे ग
तवर लोक चालल्या तुम्ही तुमच्या पोरी कधी मोठ्या होईल.
चालले तर ना मोठी पोरगी ग शिक - त्या जोगी ना आता डोक्यात बसलं त
नाय हो लहान ये ना तरीपण
हा पण मग आता थोडं थोडं दमानी एकदम थोडी असतं काय तू एकदम शिकली काय लगे
अरे पण मग वय राहत ना त्यांच पण पण तूं यां आत्ताच कुठ शिकून देता काय त्याला तिला
अग पण तिला लय नाद ये
आ
लय नाद ये तिला
हा
हा तिला लय नाद ये ती फोन मध्ये बी हेअर स्टाईलचं पाहती अं रांगोळीच काढून पहिन असं समजा असं काढून पाहती ती तिला जास्त असं जास्त नाद ये फोन मध्ये बी ती हेअरस्टाईलच पाहती. काय माहिती काय करती ती फॅश डिझायनर बनती का काय बनती काय नही अन स्वप्नत पोलीस व्हायचंय बाय
बाबो पोलीसची भती करायची काय
हा पोलीसच्या फाटकरच स्वप्न हे काय काय माहित आता काय करतीन काय नही
जाऊदे तिच्या तिच्या मनाने जे कर ते कर
ते स्वतःच म्हणजे आपण ते करून काही उपयोग नाही राहत ना गं स्वतःच्या याच्यावर डिफरंट राहतं सारं काही
अ स्वतःच्या मनावर राहत काय करायचं काय नाही
हम् आपण निसत ना कारण बळजबरी करून काही मज्जा राती का त्याच्यात का तर तू हेच कर मग ते त्याच्यात ध्यान रात लागत नाही ना
लोकांच्या दबावर कायला यायचं जे माणसाला आवडलं तेच करायचं
आता हे तुला सार गंज जमतं पण तू तुझी मनाची इच्छा नाही काय मग माझी सारखी म्हणून पण त नाही ना
नाही
आणि दैनंदिन जीवना हे दैनंदिन जीवनामध्ये असं आहे पै पैशाला जास्त महत्व आहे
हो पैसा जाय, म माणस गेला नाही.
माणूसकी नाही. बोलणं ना काही. पैशच जास्त गरविष्ट प नाही.
ज्याच्याकडे जास्त पहिजे, लोक त्याच्याकडे जाते. त्यालाच अ त्याला जास्त हे देत्या मान देत्या
् मग पण गरीिबीला पण टाइमावर कोण धावून येतो तोच येतो पण मग तोच धावून येतो ना
नाही पण नाही
अडचण जर आली तर पाहि त्याच्या जवळ असो न
त्यांन जाणीव राहतील ना.
म तेच आहे ना. म आपले हे जास्त गर्विष्ट पैसा.
हो.
पैसा लई झाला ना आता.
हो पैसा. म पैसा साग देईना सगळ.
मग तेच आहे ना. पैसा हा का हे काय वापर आहे का सांग बरं तू.
नाहीय.
हम्म. साधन साधना वाणी वापरन चालू हाय ना. आता सध्या सुचलू नको, आता स तच वाजून दे.
कायला करला काय माहिती.
साधन झालं साधन.
हम्म. त्यांनला त्यांच काई काम असेल त करीत असेल कर करीत अस. संध्या, काही काम असण त्यांचं.
हा, असणं काही. नाही त विचारीत असतीन मम्मीला.
मम्मीचं नाही, काई काम असेल त्यांनला.
आता काही कार्यक्रमाला काही मेहंदी काढाच काम नाही सुनबाईच्या हातावर. आता वट पौर्णिमा झाली ना.
बाई कंबर जाते हो, आणि जी त्याच्यात पण सोप न राहत.
बाई मान पाठ सर एक
मंग आता त्यांच कलर काडल. त्यांच्या लग्नात पुऱ्या नविन न आणलेलं ना.
ह सांगितलं होतं मला. मग एक ना म्ह मी जेयच होते म्ह तिथं काढायला. तुम्ही लतिवर गेलत्या ना?
ना मी ना गेले.
हम् मेकमणी लतिवरले पैसे दिलते म्हणे आम्हाला.
तीच गेलती. आना तिला.
याना काय दिलते का?
कायचं किती दोन दिवस गेलो आम्ही, दहा वाजेपासून. बारा बारा वाजलो रात्री.
म पैसे दलते काय? अनं पार्लर वालीला किती द्याय लागत्या.
अं. पादरवारी म दे म्ह त्याला लागते. तोंडातला लगे तोंडातला घास तोंडातला लागतो. पण राग गेलत तिकडं न काही बोलता येत मानसाला.
गप चार चार पाच पाच हजार घेत्या.
अन् तवाची निघाल ते बरका. परी नाता कस
भूषण कसरात पार्लर.
नाही पण आता ए कसं जव- बोलतानी येत ना.
मंग तेच हेना, पा म्हणून पैसे मागेला म्हणून पोरी.
पण मग, मान झाला. कालवायचेे ओके दोन कि तीन काढली ना मी. आसं लगे मनपाटी व्हायची ना. ते करू करू रात्री अस दुकान यायच्या.
बस बसू सारं एकून जातं गस.
पण कायला पाहि इ ना
जसं त्याला समजायला पाहिजे. आपल्यासारखंच बोलून काही फायदा नाही राहत. म तेच आहे ना.
ते दादा हजार रुपये दिऊन टाकीचा.
हम्. म्या काय सांगितलं पैसा साधन येणे जाणीव नई राहत आशयला.
मग आता दुसरी कधी असते ना डायरेक्ट अ अत्डाय हाती घेत्या दोन दोन शिप. त्या आडीच आडीच शिप तीन तीन सातो र हात दोन हा पण म काय?
उजून कस राहत हे प आपण म्हणतो अस तस गरीब गरीब जर अ नाही ते तरी म्हणलं असतं नाही एवढे पैसे घ्या पुरीले काौवाचे पैशेले. पण ह आशि आशिनी म्हणत बर का आशिनी म्हणत.
गर्मी म्हटला तररीन दोन दिवस झाले. किती पोरी किती कंबरपाट केली त्यांना दोघीना
अन नवर् दवजच्या हातावर कोणी काढली होती?